हॅलो! हा काय करायलीस
काही नाही ये बोलत होतो
सुमेला
म्ह समे काय कामाात बांध पणचे घ आणलं दहा मिनिटं
हम् पहिलाच
लावला तर लवकर कटला रेंज नाही त्याच्या इिथे
कुठे ते घरी
घरीचेे
काय तुम्ही वावरात येतं इतक्या लवकर आले
फारचं काम होत आधुरी
हम्म
हं
एका माशि ष्ट टाकाले
ह. ते काय झालं सांगलं चारशे पाचशे
हम्म चारशे पाचशे पाच कॉल होऊ दे पाहिले याचा एकच झाला कॉल
कोणाचा.
सुमितचं
काय म्हणत
क समिट करू का.
हावन कर ना
हम्म,
आणि डब
आज स्त्रीला केलंच नाही स्त्रीचं स्त्रीचं नेटवर्क नाही आज.
श्री हॉट पॉट मेकॅनिकल होती ना.
हा. ला घ पोर रुना बसायला बवीज श वर्गातले बर एरोप्लेन मध्ये बसलंयत
का टी व्ही व दाखव येईना म्हनं तेले
नाव नाय
जसं अ
हं हं ते गेल्याआज
रिकामे झाली काम झाली एका धरी करा लागते
आव तसं
अ.
गेले मगं
काय करतं बसल्या बसल्या
अ
कधी सांग
आ
किती साडे वाजलं.
कोणाले?
रूपर - -
अरे! मला वाटला तेले मेसेज गेला असल. मॅसेज गेला तरी माहित नाही पडत त्याले?
होता तो नाही म्या टाकली म्हणुन म्या आता तसं टाकली यानी.
हा. डायरेक्ट मग
हम्म. सिटा लई दूर भेटल्यान पण.
अरे! काय मतेज्या असं एका सीट वर झोपा जा अस तिकडे.
नाही. मी झोपायला जात त्यांनी सीट दा पणनाही खाली झोपायला गेल्यावर नाही. फुल राहिते अट्टी बंदी. ह. स्लीप - - स्लीपरमध्ये जास्त नसतो. नाही. स्लीपरमध्ये जास्त नसतील.
हा. ओके बाकी. बाकीचे चढतात स्लीपर मध्ये.
हम्म. तेच ना, नाही. स्लीपर मध्ये कधी कधी शिल्लकचे येऊन बसतात. हां.
हाओ.
त्याच्यामध्ये हैरिकामी हैरिकामी
बसून जातात म्हंली आपण झोपाय
अ हं
तेच आपलं सामान जर तिथं ठेवलं तर मं
सामान काय एक बॅग.
पुण्यावंन दूर हाय वाटतं खालचा
हं.
कोणाची रेन चाली?
ते - -
नाही रे, ते जीव आहेस चालतय तसं.
अटक केल्याल. अवो येत.
कमी जास्त करते जरा.
बोलू म्हणते काय करायला ते?
काय नाय म्हणा. ट्रिपचे पैसे वसुल लागले.
हूं. स्किम नाई माहित वाटतं त्याला.
काय झाडणं नाही
नाही.
कोण सांगत त्यांना?
त्या दिवशी सांगलं होती तिसरी.
हो
हम्म.
ठीकय ठीकय.
हा वावरात काय केलं?
हम्म डवरलं. हम्म आणखीन फवारलं.
हम्म.
बस दोन कामं केली. मग आता काय करावं? शेती करा लागते.
हो करा लागते आता जरा.
हम्म, काय हाय? घरी बसल्या बसल्या काय नाही.
हम्म.
बोर होते.
बोर तर होते.
ते तर, दर सोमवरचच झालं पेमेंट
हो दोनदा आलं समजा
हम्म.
नाही या सोमवारी आलं तर पहा लागेल मला आहे बघ तोवर
या सोमवारी आल तर तीकडच्या प्रश्न
हां. हा तिघेजण येणार मग.
हं.
पण नाही मला गाणी म ज माय काय आता मला तेवीस झाली का काय?
काय झालं?
तेवीस कंप्लीट झाली का काय?
तेवीस झाले का?
हम.
फास्ट चाललत उद्या.
फोन लय लावले ना कोणा कोणाले?
हां.
आता तू याकडला श्रीले पाहितो हाय का मेसेज केला तस आपण पाहिला नाही त्यान आपल्याला
ते म्हणे नेट साईड दिनलेला होतो जाला ना अजून
आता बाकी वाटते त गुड त्याचा गत
हो कोणा कोणाला लागते त्यात
नाही. नाहीरे तिकडून रे ते मला लागत
काल लागलं होत ना.
लाग लागल
हां.
नाही त्याच्याकडून त्याला लावता येत नाही असं म्हणिते काहीतरी
काय लिमिटस आहे असल ते
त्याल ती हे आलं मला नाही आलं पण ते
ते मला नाही आलं तिलाच काही बोलायचं
कम्ही कस का?
का सर ने त्याले चॅलेंज दिलं म्हणून.
हा नाव पाऊडेेल वाट
ह स सल कायतरी
हा
हम्म
ह त्या प झालं की नाही
काय नाही खरा झा आला
ह तेच म्हटलं तुम्हाला प्लॅनिंग करायला लागेलं अता-
हम्.
हा
आा
त्याच्यांत कॅन्सल होती काय?
हम्म कॅन्सल आत्या नाही म्हणा
हे वातावरण
वातावरण, पाण्यात
हम्म च त्या वातावरण चांगलं झा तिकडे जपाय लागत
नवीन नाही आहे. एकदम खाली
हम् हा.
मोबाईल कसं काय गरम व्हाला लागला आता
होतीच ती कौशल्य राहिलेलं नाही काही काही सुरू असत तिकडं-
हा.
कॅमेरा सुरू असेल कॉल करताना. कॉल करतानी कॅमेरा चालू आहे का?
हा हा.
ते सांगत नाहीत आपल्याले.
चालू आहे. हा.
काय नाही ब.
तेच म्हणलं कुठं आहे रूम. रूमचं काय झालं? केरलाचे रूम, केरला
बै फारी घ्यायची.
अहं. बजेट मध्ये न तेच
अंबद
अर त्या दिवशी तीन वाजता नाही सात वाजता पोचायला
स
नाही संध्याकाळी
ह सगळी
हम्म
मग मज्जाच आहे.
इकडे पहावं का तिकडे पहावं.
नाही, तरी बरं आहे, स्लीपर ए.
हा, स्लीपरच आहे झोपून जाते
म इथून कधी?
स वीसला जाव लागते सकाळीच जाय लागते सात आठ वाजता
ल्याची
दुपारी तीन वाजता वाट
पर तन वाां सळी धका लागणार बा ग
हा फक्त लेट नाही झाचालूहिजे इदर
इच्छिी नटवड लागली चांगलं मुंदरी
काय आले माय नगर एक
हे का म्हध हॅलो
बोल ना
टाइम संपला मग इकडून लावतेो मी
इकडून लावता का
हम्म
लावून
भोली बारा मिनटे होदी कट लागली ग्रुप ग्रुपर स्क्रीनशॉट टाकणार त्या स्न
कायच
अठरा मिनिट बोललो म्हणून महिना होत त्याच्या
ह् कायसा टाकत करी
ते सर म्हणत की बारा मिनिटं झाल्यावर आपआप कट करायचा